बोल ना, नमस्कार बोला
काय चालू ये?
काय नही मग घरातली त कामं वगैरे सगळ करून घेतले, मगाशी राहिले होते, थोडेफार. त्यांला तर करून घेत, कपडे वगैरे राहिले होते.
माझे पण झालं, सगळी कामं आता.
सकाळी लवकर उठून कराव लागतात ना ग, त्याचा डबा वगैरे पण होता, गेला आता त्यानी.
हो ना.
हम. मग काय म्हणत्यात, मैत्रिणी वगैरे काय अजून? कोणाचं घरी काय जायचंय वगैरे?
आता लक्षम्यांना चालू ये, चल की कोणना कोणटरी बोलवत, चला ईकडं, चला तिकडं.
ह्म, साड्या वगैरे खरेदी करायला जायचं, असेल ना, त्यांना?
साड्या पण खरेदी करायच्यायेत आणि अजून फराळाच सामान हे न ते, या गोष्टी सगळ्याच घेतणं. खरेदी, नवीन कपडे
सण वगैरे आले की मला मा-आईचीच आठवण येते पर्यंत.
आदिचे सनवार होते, तसे आता नही येत ना, पण. सगळ्या गोष्टी बदलत चालल्या त, काळानुसार
आईचीच आठवण येते म्हंटल, आईच एक तर आई चाले , आधीपासून बीचारीचं चालू असल. च, हे करायचंय, ते आणायचंय, हे खरेदी करायचीये.
त्या गोष्टी तर, आता बंदच झाल्यात. आता आहे तेच करायचं, पुुढं ढकलत रहायचं.
आई झाल्यावरती कळतय सगळ्या गोष्टी, ईच्या विच्या म्हणजे असं
तिला कधी विचारलंच नाही, तुझ्या काय बाई आवडी निवडीये, तुला काय आवडत? कधी कुठल्या गोष्टी बिचारी अपेक्षा, पण कधी ठेवत नव्हती.
आपल्याला तरी काय माहिती ना, आता या गोष्टी सगळ्या आपल्याला आता कळताय. बाहेर पडतोय, म्हणून.
पण आईला, म्हणजे असं आपण कधी विचारलं पण नाही, तुला काय आवडतंय? एवढं सगळ्यांसाठी करतीये, तिने जे कष्ट वगैरे करायची त्यामूळ, तिची चिडचीड पण व्हायची. पण आपण पण तिला कधी तेवढा ह्याच्यामध्ये म्हणजे करायचं आपल्या परिण आपण. पण सहकार्य बरच करायच होतो. पण शेवटी तिला आपण कधी विचारलंच नाही म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत तिच्यासाठी राहूनच गेल्याय कि बाबा आता तर ती बिचारी नाही पण आहे. ना आठवण तर येतेच ना तिचीन तेेव्हा तिने एवढं हे किलो तेे किलो.
आठवण तर येेतच आहे आठवण कधी नाही संपत.
हम्!
प्रत्येक सणाला तिचे जे ररूप असायचा तिचे जे करण्याची धडपड असायची ती आता कणामध्ये पण मला इथे दिसत नाही, कि ते लोक आता त्या धडपडीने करतात म्हणून.
कुठला पण सनवार मला तर खराच. स म्हणजे ते एवढा अस राहिला नाही उत्साह नाहीये माझ्या म तर कि जसं आई असायची ना तेव्हा किंवा नवीन एखादी गोष्ट घेतलीय पहिला आपण आपल्या आईला दाखव. ब की आई हे बघी कशी आहे, ही असंय ते तं क मग कपडे वगैरे पण आई तिझ्याच पसंतीने आपल्याला घ्यायची. पण स्वतःसाठी कधीच नाही. स्वतःसाठी तिनी कधीच काही घेतलं नाही.
तेचेस्टर सगळ आहे ना.
प्रत्येक वेळेला दुसऱ्यांचा विचार करणारी आईच असते. आणि आपण आपल्या आई झाल्याशिवाय काय गोष्टी कळत पण नाय. तिचं तिच्या्या लेकरावरतीती जीव असत प्रेम असत.
आता जसं सगळ्या गोष्टी आधी तुला डुगुलच घेऊ वाटतात सगळ्या गोष्टी पहिल्या त्याचं बघायचं.
त्यानी रडाय लागलं तर मला जेवण पण जात नाही नको वाटतं असं वाटत कि ते जाऊ दे जेवण एक वेळेला राहू दे पण आधी त्याला रडून मध्ये त्यातलं पाणी पण मि त्याज बघू शकत एक तरण त्याया डोळ्यात पाणी येऊ आलेलं पण खूप कमी बघितलंय त्याला तेथवडं रडूच देत नाही. रडाईच्या आधीच त्याला उचलून घेतलेलं असत पहिलेच.
कारण ते आपल्याला सहनच होत नाही ते बाळ रडायला लागले ना आपण बसलोय शांत.
उलट अस आहे पण रस्त्यावरच्या मुलांच किती ते आहे म्हणजे त्यांनी पण त्या बिचऱ्यांना तर काय भेटत असेल एवढी लहान लहानपूर्व आपण आ आपल्या मुलाना एवढं जप तो की त्याला हे नाही त्याला ते नाही द्यायचं किंवा त्या बिचारा बायका काय करत असतील त्या मुलांसाठी.
ते पण आहे परत अजून आश्रमातली जी मुलं एकटी असतात ते बिचारे तर रडून रडून स्वतःचे स्वता शांत होत असतील.
मी तर बघितलेय बबा. आ खर संकुला गेलं होता त्यांना चतुरा म्हणून ती मुलगी होती. आणि ती इतकी लहान होती की मला वाटतें ब दीड एक वर्षाची असेल आणि त्या बायका पण बोलतात किंवा तिथल्या ज्या आया वगैरे सांभाळतात त्या मुलांना. कि आम्ही त्यांना जास्त उचलून वगैरे घेत नाही. का तर बाबा त्यांना ती सवय लागते त्यांच्याचे लाड वगैरे होत नाहीत.
आणि तिने असं पायाला पकडून बसली होती ना की घे मला उचलून घे उचलून घे बिचारी इतकी हसत होती. अजून पण ते आठवलं की कधी कधी रडायला येतं पण तिज नशीब पण चांगलं होतं ओ की ती आज बाहेरच्या देशामध्ये आहे तिला दत्तक घेऊन गेले होते तिथले लोक कारण मी जेव्हा नंतरच्या वीस म्हणजे ब परत एकदा गेले होते त्यावेेळेला तिथ त्या मॅडमने सांगितलं होत त की नाही राया ती गेली चांगलं झालं तिचं चतुराचं आणि तिचं नाव चतुरा ठेवलेलं कारण ती तशीच होती एकदम अशी चत्त तूर होती. हुशार होती खूप हुशार होती आणि दिसायला सुद्धा खूप गोड होती ती मुलगी
पण जे पण तिला घेऊन गेलेत त्यांनी किती म्हणजे तिला चांगलं सांभाळत अस तील नं आज तीच नशीब उजळलं असेल तिकडे जाऊन आता खरंच
आम्ही त तिथं एक एक दिवसाची बाळ पण बघितलेत. त्या मॅडमनी दाखवलत आम्हाला म्हणल्या की हे आता जन्मलेलं ये एका दिवसाचय. आणि म्हणे कोण कोण कसली आई असेल ती कठोर की ती रस्त्यावरती ते बस स्टँड वर सापडलं होतं त्यांना
कसं काय ह्यांना टाकून जावू वाटतं काय माहिती मुलांना एवढं लहान लहान
मला तर एवढं बघूनच अस कस तरी वाटत होतं ओ एवढं लहान लहान मुलांना करण आता आपण जन्म देतो आपल्या मुलाला एक मिनिट पण वेगळं मी बघू शकत नाही. एका सेकंदासाठी पण त्यांनी माझ्या डोळ्याच्या नजरेपासून गेलेल मला आजिबात सहन होत नाय.
पण देव पण किती कठोर असल ज्याला होत नाही त्याला बाळ नाहीयेत आणि ज्याला होत त ते असे टाकून जातात रस्त्यावरती
मी तर फक्त आमं माझ्या म्हणजे आता बऱ्याच जणांना मी समोरून बघितलंय तू खूप प्रयत् प्रयत्न चालू येत त्यांचे पण मुलं होत नाहीयेत आणि ज्यांना होतायेत त्यांना ती नकोयेत कचऱ्यात टाक कुट कशात टाक
परवा दिवशी तर एका नदीच्या नाल्याच्या साईडला कचरा कुंडीत पिशवीत बाळ होत गुंडाळलेलं.
बघ ना कसली आई असेल ती असल्याना खरं
आणि त्या मुलाला साफ पण केलं नव्हतं. तसाच होता तो बाळ त्याच्या नाकातोंडात सगळीकडे रक्त होत तसच न पूसता टाक पिशवीत भरून टाकून दिलं होत आणि तो मुलगा होता असं पण नाय की, मुलगी झाली म्हणून टाकून दि मुलगा सुुद्धा आजकाल कचऱ्यात पडला जातोय.
काय माहित आता ते तिला का बरं नको असेल ते किंवा मग ती अशी पण असेल जीच लग्नचं झालं नसेल अशा पण आता पोरी आहेत ज्या आईवडिलांने सोडल्यात ना
आणि आजकाल खर तर मुलांपेक्षा मुलीच खूप अ पुढं गेल्यात तस म्हणायला बिघडल्यात आणि खूपच गोष्टी बदलल्यात आता
व्हय. रोजच तेच ते तेच बघून हाय ना खरंच बाई, वैताग आलाय मला तर. आपण आपल्या मुलांना असं काय संस्कार द्यायचं? म्हणून तर मला त्याला जास्त अ म्हणतात. ना सगळ्या चांगल्याच गोष्टी शिकवायच्या आहेत आणि जेवढ माझ्या परीनं तेवढे त्याच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे. तेवढंच मला वाटतं, बस बास बाकी काही नाही.
आणि हा खर तर आई वडिलांच्या संस्कारावरच मुलं घडत असतात. आणि बाहेरच्या शिकणाऱ्या जगावरून पण, त्यांचं कसं बाहेरच्या गोष्टी त्यांनी आत्मसात करतील. त्यावरती पण आहेत गोष्टी पुढे की, आई वडिलां चे संस्कारच नुसते पुरेशे नाही आहेत मुलांसाठी आजकाल.
हल्ली पोरांना लाढवण्याचं कारण, खर तर आई वडील पण आहेत. आणि दुसरी एक गोष्ट मुलं बिघडण्याचं कारण म्हणजे घरामध्ये वयस्कर व्यक्ती नाहीयेत.
आजकाल एक कुटुंब पद्धतीनी एकत्र कुटुंब पद्धतीच बंद होत चालली. त्यामुळे या गोष्टी घडत चालल्यात.
बघ का आपण आपल्यापरीन संस्कार द्यायचा, आजी आजोबा नाहीयेत. खरच पण पाहिजे होत. आजी आजोबा वगैरे असायला पाहिजे मुलांना, त्याशिवाय त्यांच्यावर काही चांगले संस्कार होणारच नाही आणि त्यांना जुन्या रुढी, परंपरा काय समजणार आहेत त्या मुलांना लहान मुलांना?
परत आधीच्या सण, वार कसे जात होते? परत त्या गोष्टींबद्दलची माहिती, या त्या गोष्टी सांगायला घरात कोणतरी मोठ माणूस पाहिजेच ना मुलांना?
आपली आजी आजोबांची पण मला आठवण येते. बर बिचारी काय का असे ना, पण ऍटलीस् तिला एक अ पेपर वगैरे वाचायची खूप आवड होती.
आणि सगळ्या गोष्टी तिला एवढी हुशार हो ति सगळं सांगायची तरी तर इतिहास पाठ होत नाही बिचारीला.
आपल्या आजी हुशार
आवरून घ्या आता. बोलूया नंतर, हो हो चालतय.